हॅलो. हो
हॅलो हॅलो.
हा बोल घस
हम्म. काय क
काय नाही र
बस
राजजू तेली क आजून
आले. आता तुझे पण बाहेर क्ला कॅम्प्युटर क्लासला आहे ना.
ह.
कामज लेट होत याला
पपापा
कोण?
पपा
पप्पा आहेत की. रात्रपाय करूनना झोपल्यावर
ह
रात्र पाहेर जाऊलं ना कामा
ह. हा. हा ब
माने का?
काय नाही आहे. दडुबन ते
जेवलीस.
जेवल जेवल तुमच्या कॉलेज मध्ये हे नाहीत. कबड्डी, खो चे क्रिकेट
असतात की. तर असं तिचं प्रॅक्टिस घेत नाहीत कॉलेजमध्येध्ये आमचं.
हा.
ते तुमचं तुम्ही बाहेर करा म्हण.
असं का?
काय माहित त्याने प्रॅक्टिसच घेत नाही तिथे.
आणि
मग त्याने, हा
मग बाहेर कसं नेत्यात?
बाहेर, बाहेर स्पोर्ट्स अकॅडमीत लावलेले असत ना पोरं
हा
त्यानास्नी घेऊन जातात.
हम्म हम्म असं असतं व्हय.
ते जसं करतात त्यांना काय जसं घेऊन जातात आम्ही काय आहे,
हम्म
जेवढी जेवढी अकॅडमी मधले पोरं हे तेवढ्या घेऊन जातात.
होय काय. हम्म हम्म
मी पण आता सगळी चौकशी केलो.
हम्म
मग त्याने म्हटले मला कि डिस्ट्रिक्ट लेवलच तेनी के पाहिजे. सर्टिफिकेट, मग तू स्पोर्ट्स घेऊ शकतोस म्हणून
हम्म
हा हा
आणि,
तेच डिस्ट्रिक लेव्हलचा सर्टिफिकेट माझ्याकडं मिळालं नाही मला.
हम्म
त्यांसाठी माग थांबलोय नाहीतर मी पण घेतलो असतो. स्पोर्ट्स मध्ये रनिंग मध्ये.
हम्म चाललं असताना तरी पण.
आ
हम्म पाऊस आहे का?
पाऊस च वातावरण झाले बघ वार सुटले.
हम्म आता काय एवढा लवकर धबधब तेन फिरून काय चालणार नाहीत.
काय नाही सगळं असं धोकादायक दाखवालाच नव पाणी जास्त वाढलंय. ते पाणी वगैर आता जास्त वाढल्यामुळे आता सगळं धोकादायक आहे धोकादायकच करायला.
आता एवढं लोक पाणी जास्त पडायला लागले ना धबधब्याचं. धबधबा कसं स्लो एकदम पाण्या असतंय
हा ते बारीक मध्ये असते तर ते भारी वाटतं. एकदम असं प्रेशर आलं की काय. आणि पाण्याचा काय सांगता पण नि तेवढं वाढेल काय वाढेल काय. झटक्यात वाढते.
स्लो असलं तरच जरा बरं वाटते ना ते व्यवस्थित ते भिजाया वगैरे मज्जा घेता येत्या.
होय आपण एकदा गेलो होतो रावतवाडीला.
होय मी नव्हत रावतवाडी तुम्ही गेला असता.
तू नव्हतीस.
नाही. .
मला तिथ मज्या आलेली बघ तिथं अस म्हणजे . वॉटरफॉल असे बारका बारकासच पाडालता.
हम्म तेच वाटते आत. आता लई मोठाय पाणी आता काय नुसतं बाहेरनच बघायचं आणि करायच. होय जाऊ देत नात मग आत.
हम्म.
अ अंथरुणातच. हम्म.
माने.
काय. सावंतकाळ सावंतवाडीच एक भारी करायला लावलात ते.
हा ते सात धबधबे ना.
हा सात धबधबे ते.
हा आता तर पब्लिक चालल्या तिथं.
होय सेफ्स झाले ना ते आता.
हो.
त्याच्यामुळ तिथ सगळी चालल्यात.
तरी कोल्हापुरातून किती किलोमीटर आहे तरी.
काय. किलो किती मीटर काय सांगता येतय मला तस.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
हम्म. हम्म तरी पण जवळ राहतवाडीसारखंच की.
अ्म.
रावतवाडीचं अंतर जेवढं आपल्या कोल्हापुरात नाही तेवढंच की.
तेवढेच आहे.
हम्म. हम्म.
आता गेला असत फिरायला सगळीकड खरं.
आत्ता काय जाऊन उपयोग नाही. आता जरा पाण्या पाणी कमी झालं तर.
होय.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
आणि ते डोंगर भागात जायला पण भीती वाटते डोंगर लागल्यात.
अ कुठलं ते अ मैत्रिणी तिने गेल त्या ग. स्टेटस मी बघितलेलं पूर्ण जंगलातच आहे ते धबधबा.
हा एकदम आतल्या ते. ते एकदम त्या पहिला अस छोटा धबधबा नंतर न मोठया.
आणि आत धबधब्याचं हे.
हा हा.
तिथं एक मस्त आहे धबधबा.
भारी वाटतंय ते असं ट्रकिंग करून जायला.
होय.
तसं काहीतरी ह्या पाहिजे.
तसं कायतरी हे पाहिजे म्हणजे ट्रॅकिंग करून जायाचं झालंतर. मग तवा मज्जा येत
हं.. काकांना एक पाणी आवडत नाही रे. थंडावतात लगेच काका भिजलीत की जरा लगेच थंडी वाजतेय काकासनी.
ह.
त्यामुळं पाण्यात काका जास्त यायला बघत नाहीत.
हा.
ह.. मला आवडतय बाबा.
व्हंय आपल्याला सगळं. सगळं हे हुतयं फिराय जायाच
अ वॉटरपार्कला पण आम्ही गेलतो, काका जरासं भिजून बाजूलाच झालीत. विधूला घेऊन अजिबात काका भिजले नाहीत परत. कुठलेच गेम खेळले नाहीत काका.
अं.
हा.
हं.. गेम पण छान होते तिथं व.
तिथं पण ते कुठे गेलतीस तू?.
आम्हीं हेला गेलतो काय त्याच नाव बरं.
म्युझिक काय तर होतं म्युझिक. मॅजिक का काय तर होत बघ नाव मॅजिक.
हा हा.
हा, हां. ते पण छान होतं वॉटर पार्क.
हा आम्ही आम्हीं गेलेलो ते बळीराजला गेलेलो.
हां. छान होतंय, लाटांच्या सारखं सुद्धा होतं तिथं.
हा.
ह, हम्, तुम्ही गेलतासा तिथं हुतं काय.?
होत की, लाटासारखं तेन होतं, परत डान्सिंगचं बा डान्सिंग हेच्यासारखं होतं.
अं, हा वी पार्क.
हा.
परत ह्य मोठा मोठ्या घसरगुंड्या होत्या. घसरगुंडीवर य मावशी वर गेली काय,
हा.
आणि एकदम वरच्या घसरगुंडीत गेल्या, आमच्यासोबत आल्या.
हा.
आणि खाली आले घसरगु घसरगुंडीवरून खेळत.
ह.
आणि एकदम पाण्याच्या आत गेली.
हम्म.
आणि ते हेच झालं अस घोटमळ्यासारखा झालं. पाणी तोंडात गेलं नाकात गेलं काय कळना लवकर.
ह. आम्ही गेलो व्यवस्थित आलो आम्ही मोठ्या मोठ्या ह्याच्या घुसंडी ति बाहेर आलं.
अरे लवकर डोळे भी उघडना. सगळी भिऊन गार झालेत.
आणि.
आणि हा.
हा.
आणि नंतर कणी उचलून घेऊन आलं जरा पाणी बिनि पाजवल.
हा.
आणि मग नंतर ना निट झाली. आणि परत पाण्यात खेळाय
हम्म. आम्ही पण मोठ्या मोठ्या घस गुंडीतनं हे केलंत. तीन चा तरराची ते त्यांची फॅमिली होती ना त्यांचा मुलगा वगैरे त्यांची मिसेस काही येण झालती. पाण्यात नाही नाहीच नाहीच कराल त्या.
आणि तिथे गेलो का आम्ही.
अ याला वॉटर पार्कला आणि आम्ही जायच्या अगोदर कनी आमच्या पुढे एक माणूस चाललेला. आणि वरण घसरगुंडी वरन गेला काय पहिल्या स्टार्टिंगला.
आणि पहिला स्टार्टिंगलाच कनी नाही त्या एकदम घसरगुंडीत आला आणि त्याला भीती वाटली वाटत.
हम्म.
भीती वाटल्यावर कनी त्याला हात पाय त्याच् असच झालं वाकडच झाले. होय.
ते एकदम पोटात धग पडल्यासारखं होते ना ते.
आम्ही पण गेल्या गेल्या पेटायला स्टार्टिंगला. आम्ही पण गेल्या गेल्या स्टार्टिंगला ह्याच्यात मोठ्या घसरगुंडीत गेलेलो.
हा.
सगळेजण.
अ म सगळ्या तिथल्या सगळ एंजॉय केलोय. त्यांच्या मिसेस मी मित्राची मिसेस मग काय भिऊन येन झाल त्या घसरगुंडीत. त्यांचा मुलगा आणि छोटीशी मुलगी होती दुसरीला का तिसरीला आपली पूर्वा एवढी होती. तिथ सगळ्या घसरगुंड्या आहे भीती नाही अजिबात काय नाही. असं डब पडून सुद्धा ते ते.
मोठी भ मोठे भ्यालतीत काय आम्ही बारकी सगळीच खेळातो त्यात.
हो‌. बारकी तर ती परगी एवढे एवढे शेवती सगळं एन्जॉय केले तिनं.
होय. आणि ह्याच्यात पण सार्थक तेण सगळी बसाल त राजवीर, सार्थक तिन सगळी जण असं त्यात बसालत.
होय लाडीन मस्त वाटाय ते पाठीमागण पाणी नंतर न ते त्यांनी त्या ह्याच्यावर झोपाय देतात प्लस्टिक सारखं त्यांचं त्याच्यावर आम्ही डब पडून पण ते आम्ही खेळलो.
पाण्यात पान पाण्यात खाली आलं का नाही असं एकदम नाकातोंडात पाणी जाते.
हा.
भीती वाटत काल ते कॉल तर नसतात.
बरं.